अगं अजून किती कॉल राहिलेत ग तुझे?
माझं खूप बघ ना तेच काही कळत नाही मला.
तरी कॉल कस का लागालत मला?
काय माहिती? म्हणजे एकसर मग काय माहिती ते आणि ते पण माहित नाही पण मला दिदी बोलले की नाही लागत म्हणून मग कसं काय लागत. काय माहिती?
व्हय तू तर मला सगळ्यात जास्त तूच कॉल केल्यास.
तेच म्हणाय मी लागलं मी बाकी कोुणालाच कॉल केलं नाही ते एक दिदी आहे पलव्वीदीदी म्हणून तिला, दोन-तीन चार वेळाच केला असेल बघ, दोन-तीन वेळाच केला असेल मला वाटतंय आणि, मॅडम आहे त्यांना पण दोन वेळाच केलाय मी फोन तुला जास्त केला म कॉल.
ते म्हणजे आधीचे जे आता परवा काहीतरी प्रॉब्लेम आलता ना? कार्य ॲपला मग त्यामुळे काहीतरी झालं असलं. माझं मग बघायला पाहिजे लागतेत काय कॉल तुला मग? आता माझे पाच कॉल तुला झालेत.
हा माोर झाले असतील तुला. कॉल आता. माझ पाचे वर कॉल झा असतील म्हंटलं तुला ह्
एक झाले असतील एक सात आठ,
हम्म हम्म ह आता जर समज अस फोन चाल आणि कोणा फोन उचलला तर कट होतोय हा?
हो
हम्म पप्पा कॉल यायला लागलाय. ह म्हणून
बिझी लागतोय वाटत का त्यांना.
नाही नाही कॉल यायला लागला एक त्यांचा मला एक मिनिटम् फक्त उचलतो आणि आलो म्हण सांगू काय?
बर
हॅलो हॅलो हॅलो हॅलो होल्डवरर राहिलेला काय? हॅलो
हॅलो हा
हा ब
होल्ड वर तेन काय होत नाही ह्यात.
म्हणजे कट होत नाही ना फोन?
नाही नाही कट होत नाही फक्त त्या त्या म्हणजे तू फोन उचललीस तर काही, तर सायलेट राहते वाटत.
नाही नाही होतोय कट तू सकाळी कोणा तरी फोन आलाता काय तुला? तुला सकाळी फोन आलेला काय कुणाच मी कार्या पवर कॉल केलत तेव्हा? म्हणजे तुम्हाला कॉल केल दिस बघा आणि अचानक कटं झालं
हा हा ट्रेनचा प्रॉब्लेम होता वाटत कारण की मी तुला परत केला तर त्यावेळी पण तसच झालं दोघींकडनं पण बिझी लागाल का
हा हा माझ्या बहिणीच एवढं काम आहे का तरी फोन बघत बसली ना कार होच
काय तिचं पण कॉलेज नसेल ग म्हणून
नाही येत तिचं कुठलं कॉलेज झालं की लग्न अस
लग्न झालं
होय
हम् हम
बर
मकायने ब
ते तर हेच काय ते चेहऱ्याला तू लावतेच माहिती काय ते काय काय लावते काय म्हणजे ते
अ कुठलं ग
ते टोनर
ते वय फॉक्सटेलस
हा मग ते ऑइली स्किनवररच असते का कुठला पण ड्रा
न ने न सगळ्या स्किनवर सुूट होते
सगळ्या स्किन वर व म्हणजे पहिला काय काय लावायचं टोन वर आणि ते काय
नाही नाही नाही पहिला क्लंजर क्लिंजर असतय ते क्लनझर आधी लावायचं क्लिंझर ना क्लिंजर न आता त आपण मेकअप वगैरे केलं असते क नाही ते सगळं रिमूव्ह पण होतेय ते क्लिनझर न जरा फ्रेश वाटते सकाळी संध्याकाळी कस पण तसं काय नाही तेच आप क जास्त करून रात्री लावतोय क्लंजर लावायचा आधी मग नंतर सिरम लावायचं मग मॉइशचरायझर लावायचं मग संस् स्क्रीन लावायचं
म्हणज मुलांना पण चालतय ना म त्यान काय होतं म्हणजे ज तू ह्याच्या गोल पडत्या काय काय नेमकं
सिरम असत ना क्लंजर ना आपलं फ्रेश होतय
फ्रेश होते काय म्हणजे ते रात्री भुकतान लावलं चालते
क्लिंजर ना अ लावायचं नसते झोप ठेवून त्यांना तोंड धुवायचं असत ते फेसवॉश सारखं असतय हा मी काय करतोय रात्री झोपताना क आधी तो क्लिंजर न तोंड ुतो ग नंतर सिरम लावतो सिरम न काय होतेय जे आपले फिगमेंटेशन अस ते सगळ जातय म्हणजे डार्क सर्कल वगे ज असतात ना चेहऱ्यावरती ते सगळ जात आणि फोड्या वगैरे असले तर ते जात मचरार लावतो सिरम नंतर म मचरारय करते जे मॉशचरायज ठेवते स्किन आपली म्हणजे सॉफ्ट बनवत्या आणि ते आपलं ड्राय वगैरे स्किन झालेले असत कार त्याला नॉर्मल नॉर्मल करते आणि सनस्क्रीन न काय ते आपल्याला म्हणजे असं ह्याच्यापासून वाचत मी सनस्क्रीन सकाळीच लावतेय
हा म्हणजे म्हणजे रात्री काय काय लावायच चन क्लिंजर
क्लिंजर न पण तोंड धुवायचं.
हा..
मग नंतर फेस सिरम लावायचं...
क्लिंजरन तोड धुवायचं. फेस सिरम लावायचं. सिरम ठेवायचं काय ते?
सिरम लावायच चेहर्‍याला.... तेच लावूनच झोपायचं असतय.
मग झोपायचं त्याच्यानंतर काय लावायचं?
नाही नाही.... सकाळीच मग जर सकाळी आता आंघोळी वगैरे केल्यानंतर आपण.... आवडल्यावर.... ते म्हणजे आंघोळी वगैरे नंतर क्लिंजर न तोंड धुलेलं असते ना.... मग त्यानंतर सिरम लावायच असतय लावल की मॉस्चरायजर लावायच.... लगेच लगेच लावायच नाही. एक दहावीस मिनट, दहावीस सेकंदाचा गॅप ठेवायचा.
गॅप ठेवायचा.
मग नाहीतर नाहीतर चिकट चिकट होत मग मग मॉस्चरायजर लावता सिरम लावल्यावर सिरम लावून झाल्यावरती मग मॉस्चरायजर लावायच मग नंतर तर सनस्क्रीन लावायची.
हा म्हणजे अगं म्हणजे ते मी मागवणार आहे ना मग ते मला एवढं काय कळतच नाही त्यातलं काय म्हणून म्हंटलं मग ते मुलांना पण युज कर चालतेय मुलांना.
होय चालतेय की
म्हणजे आता त्याने सारखं बाहेर असतात ग पोर पण म्हणून आणि त्यात फेशवॉश वगैरे काय नसतंय काय म्हणजे?
असतंय कि
नाही नाही आपण कॉम्बो मागवतो की नाही त्यात विचारायला मी?
मी जो कॉम्बो मागवलाय तो पाचशे रुपयेला वाला आहे. कारण की माझ्याकडे ऑलरेडी फेसवॉश होता त्याचा म्हणून मी काय मागवलं. हा मग फेसवॉश दुसरा सरा म्हणजे तुला फेसवॉश चा पण क्युट पाहिजे असला तरी ते दुसरं मिळतय. हजार बाराशे पर्यंत मिळते.
मग नग नोय फेस वॉश वेगळा मिळतोय.
हा मिळतोय की.
ते कितीला मिळतो?
जर तुला म्हणजे असं ब्राईट निंगचा वगैरे पाहिजे असला तर दोनशे पंच्याहत्तर पर्यंत मिळतोय. म्हणजे अस चेहरा तुला गोरा वगैरे असं फ्रेश वाटतं. वाटण्यासाठी पाहिजे असला हा आणि जर जर दुसरा मॉच्यरायझर म्हणजे तुझा आयली स्किन आहे. मग तुला ऑइल कंट्रोल करण्यासाठी किंवा ॲकनें कंट्रोल करण्यासाठी पाहिजे असलं? तर तो काहीतरी तीनशे रुपयाला आहे.
आणि जर आमचं ऑयली स्किन असलेला म्हणजे कुठला चांगला आहे ऑयली स्किनवाल्यांना?
ते गुलाबी म्हणून गुलाबी कलरच एक फॉक्सटेलच आहे स्ट्रॉबेरीमध्ये
लिंक असली तर पाठव मला
हा.
हा म्हणजे ते मी मागवते.
मग तु जे मी वापरते ते तू वापरूच नकोस
हम्म.
चलचल मीशो ट्रायल पॅक वापरते का ते तु वापरू नकोस तो कोणी पिंक वाल्या मधला वापर.
मग ते पण मला पाठव म्हणजे नेम कोणता वापरायचा म्हणजे त्याचा ऑइली माहिती आहे ड्राय सिक्न आहे.
सगळ्या स्किन ला सूट होतय फक्त फेसवॉशचा कसा आहे ऑइली म्हणजे तुझा अंक्नी वगैरे असले तुला पिंपल्स वगैरे असले ते कंट्रोल करतय.
तर असं काय वाटतं का म्हणजे कुठला फेसवॉश युज मी करू शकतो?
तुला तुझा स्किन तुझी स्किन ऑइल आहे की ड्राय?
आयली पूर्ण.
गुलाबी वाली वापर.
हम्म. मी फेसवॉशच काय फक्त सगळं ते पॅकच पूर्ण
नाही तसं म्हणतं नाहीय तुला फक्त अकनिक कंट्रोल करायचं असलं तर तु फेसवॉश तर वापर गुलाबी कलर मधला जर तुला म्हणजे असं ब्राईटनिंग वगैरे व्हायचंय मॉ्चरायझर मध्ये तुला त्यात ऑइल कंट्रोल करायचं असलं तर म्हणजे अ गुलाबी कलर मधलं कसं आहे माहिती आहे काय ते सगळं ऑइल कंट्रोलच करत असते ते
ऑइल कंट्रोल नको मला तेलकट चेहरा आवडतो
हम्म हम् ह म तु माझ्यावाल तेच बघ ना
कारण का तेलकट चेहऱ्याशिवाय काय चांगलंच वाटत नाही किती छान वाटतंय तेलकट चेहरा
हम्म म
मग उगच काय तर ते ऑइल पण जाणार र
मी हेच वापर मग ते ओ तिथल्या मध्ये ती केशरी कलर मधला आहे ना तेव्हावाला फेअर फेसवॉश वापर ते वेगळं घे आणि पाचशेवाला कमबोविग देना
हा हा तर दोन्हीची पण मला पाटव मी आणि मागवते मग काय फ्लिपकार्ट वरच मिळते ते कुठे मिळत नाही काय ते हा हाय काय य हम्म बघूया आपण पडल ते रोजच लमालवलय ठीक आहे ठेव तू उद्या फोन लावतो काय चौदा हजार बावण बाईस